हा हॅलो!
काय म्हणतो?
हा बरोबर आला ऐकू आला आवाज, हा मी काय म्हणतो ऐक ना!
काय?
तू गेला होता न पुण्याला?
हा गेलतो ना.
हा काय काय झालं तिथं?
काही नाही अरे ते फोन करायचाच वेट नाही भेटला. अभ्यास करत होतो जास्त अभ्यास राहिला त्याच्यामुळे म फोनच भेटला नाहीं करायच.
हूं काय काय बघितलं म तिकडं?
काही नाही ते सिंहगड ते बघितले.
असंय का तू गेला होता नां ट्रिप ला?
हा हा गेलथोन म.
हूं काय काय केलं म तिकडं?
तिकडं सिंहगडात गेलतो. तिथं बघितलं लय बघाय येते लोक लगे, लयी जुने जुने दरवाजे पण आहे अजून.
हूं! अजून काय काय बघितलं होत.
गेलतो ते कहीतरी आहे ते ले कोणत्यातरी लेण्या राह त नाही त्या हा वेरूळ च्या लेण्या त्या बघ त्या बघितल्या.
हूं!
हा!
तू सांगणार होता न माला.
काय?
हो!
ते कॉलेज म्हणजे आपलं. आपलं ते बघायचं नसत का ते स्लॅब ते सायन्स कसं राहतं. ते बघायला गेल तो, ते बघायला गेल तो फक्त.
असंय का? ती बी येईल आता बाई मुंबईला, मी बी बघितलं, हा मी पण गेलो होतो असंच. म्हणजे पहिल्यांदा गेलो होतो मी, मग जास्त काही बघता नाही आला मला.
शनिवार वाडा
पाऊस चालू
आ? अरे हा. म्हणजे पुणे पु पुण्याहून डाय मुंबई डायरेक्ट पुण्याला गेलो होतो न, मग शनिवार ब वाडाचं बघितला होता बाघ बा की नाही बघितलं. मरीन ड्राइव्ह बघितली होती.
पुण्याल नव्हता एवढा पाऊस?
हा नाही मी मुंबईहून डायरेक्ट पुण्याला गेलो होत ना म्हणून.
होव का? मी नाशिकला असचं नाशिकला गेलतो असंच, नाशिकला गेलतो असंच मामाकडं तर लई पाऊस राहत तिथं.
हां.
इतका ओसरत लगे ब बाहेर निघायचं पुढच्या घरात.
हम्म.
त्यांच्यामुळं मी कालच आलो.
असंय का?
हम्म. हा.
अजून काय म्हणतो? काय चालूय तिकडं?
काही नाही आरामात.
हम्म इकडे चालूय बा हरीपाठ. आता हे अजून खेळायला काही खेळू देणार नाही ते लोकं. वेळ आहे अजून खेळायला.
हा.
हम्म. ते मित्र काय करताय?
अरे काही नाही सगळे आत्ताच गेले. मी म्हटलो बसा इथंच. इथं ते गा र्डन मध्ये नवीन काहीत बसू राहिले ते पाऊ राहिलो.
हम्म हम्म. अभ्यास बिभ्यास झाला का?
ते आता होतं कर नाही नाही अभ्यासत पहिला तो आहे. आता काही नाही रविवार आहे ना, मग काही नाही वाटत.
हम्म काय नाही आता वा पंधरा वीस मिनिटांनी जाऊ आपण खेळायला. हा आपण सगळे आ तर माझे मित्र बी येत आहे म्हणून. हम्म. आता हरिपाठ चालू आहे थोडावेळ, मग हरिपाठ झाल्यावर
हा का.
हो
प्रोजेक्ट ते, ते वाटते ते प्रोजेक्ट करणे.
ह काय म्हणतो? हा काय कोणता प्रोजेक्ट दिला हो तुला?
सायन्सच आपलं ते सोलार सिस्टीमचं.
तिमचा. हम्म.
हा.
हम अजून काय म्हणतो? मोठ्याने, मोठ्याने बोल थोड ऐकू येत नाही रेंजचा प्रॉब्लेम येतोय.
अरे काही घरात नव्हतन बसशले बाकी काही नाही आता घर जावं लागन ते काय प्रोजेक्टचं बघ
हा. अजून, अजून कोणता, कोणता दिला बाकीच्याना वेगवेगळा दिला असेल ना प्रोजेक्ट?
हा वेगळ, वेगळ दिले पण आता आपलं ते सरप्राईज सारखं आहे ते सांगणार नाही कोणालाच त्यांच्यामुळ ते कसं आहे म्या मित्राला मला देल हे आता म्हणून त्याला विचारावं लागन कस, कस करन हे काय नाही.
काय म्हणतो?
अरे वि त्यांना विचाराव लागन ते कस, कस करण हे तर ते म्हणान असं करण तस म्हणुन आपल्याला विचरून घ्यायचं काही नाही.
युट्यूबर बघून घ्यायच रे युट्यूब वर भेटून आता काय.
युट्यूब वर तर भेटतं पण आता हे पाय ते अलग बघन मी अलग बनन मग ते कस थोडं अलगच होऊन जातना.
काय म्हणतो?
तो अलग बघन, मी अलग बघन थोडा अलगच होत ना त्याच्यामुळ एक बघितल्यावर बारबर आहे.
तुला तरी काही नाही सोपंय ते प्रोजेक्ट.
हम्म, त्याला काय फक्त पुष्ट लागतेय बाकी काही नाही. थोड्या बॅट बॅट्री वेटरी लागण, लाईट लागण तिस लागण
ह काही नाही, काही नाही होऊन जात.
हम्म.
पेपर झाले का तुझे?
पेपर आता येईल ना.
हम्म, मोठ्यानी बोल ऐकू येत नाही.
साधे पेपर येईल आपलं थोडं प्रॅक्टिस पेपर.
मग आता, आता कधी हे परीक्षा तुझी? पुढच्या महिन्यात राहील का? हा. मा आता, आता गणपतीला कुठे जाणार हे तू? मामाच्या गावला जाणार होता ना म्हणे?
पहिलं आता ते घर घरच्यांचं पण मानावर आहे ना पहिल ना. हम्म अजून तर लय लांबेन ते.
मग काय केेलं गणपती बघायला गेला होता क नी बघ बी
गेल नाय आजून नव्हतो गेलो. आजून नव्हतो गेलो. हा आजून नव्हतं गेलो जाईल आता उद्या नाही तर आज जाईल संध्याकाळी.
हम्म हम्म. हम्म. मोठ्याने आणि बोल थोडं ऐकू येत नाहीये रेंज प्रो प्रॉब्लेम असेल.
हा इथं ते काम चालू आहे ना त्याचा आवाज येत असेल.
असेय का हम्म. झालं तुमच्या घराचं काम झालं?
हाऊ हाऊ थोडं थोडं
थोडसा बाकी का?
अजून ते पत आपलं हे राहत नाही का प्लॅस्टर ते वाकी प्लॅस्टर.
का
प्लॅस्टर प्लॅस्टर.
प्लॅस्टर चालू आहे का?
हम्म. .
. काय आणतोय म अजून?
काय नाही बसेले. तिथे काम चालू आहे पाणी मारायला जावं लागन घरात घराला.
हा.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
मित्र मित्र नाही आले का अजून?
नाही येऊन गेली ती कवाशी.
असे हाय का?
हा.
हम्म. आता मी बी चाललो आता हे झालं आता हरिपाठ, म जाईल.
हम्म.
ते मित्र
हा येतय मये मित्राला त्याला फोन लावेल, मी आता म येईल तो.
मी पण काय-काय आर्धा घंटा थांबलो नाही तर चाललो घरी.
हम्म नई वेदा मी पण दहा-वीस मिनिटं थांबेल आणि म जाईल
हा ‌का?
हा. . आजून काय म्हणतो काय चालूये म्हणजे घरीकाय चालूये?
अरे काही नाही घरी घरचे असन न आता. जायला सांग बाहेर नाही कुड माला जाव लागन घराला पाणी मारयला.
वा. आवघड आहे लय.
आ, कयी, नयी इकडे ऊन पडेल हे यायला बसला पाऊस आभाळ यायेल हे.
हा.
पाऊस यायला बसला आभाळ येल हे इकड.
हा आमच्याइकडं बी आबाळ येले हे इकडे लई पाऊस झाला रे. म्हणून.
लय चिक, चिक केलय.
हाव ना यार डोक्याला ताण.
एक तर खेळायला आलेलोय मी अस भंडवतय आता हे लवकर होत नाही यार बा
काही नायी आता होतच राहात.
आ.
होतच राहतं कायी, नायी.
हा दखल म तेचना ते आम‌ ‌ ते, ते मित्र बी येड्यासारखेच हेत येडे खेळता येत नायी कायी, नायी आपल कमी काम बाहेर बॉल मारून येतोना लगे घरी लोक बो
आरे ती, नोसते अ पाणी अणि बॉल यौजुने चिक्कल मंदी बॉल चालल्या जातो.
हाव ना यार काय आवघड तसं खेळता येत नाही काय नाही उगा फॉम मारता भावा. दहा-वीस रन बी निघ अरे हव ना यार दहा, वीस रन बी नाही निघत. ते एक, दोन रन काढता. अन स्वताला भारी समजता.
जादा करून आमच्या इकडं स्माइलीच बॉल चालता जास्त जॉनटिनींगयीन.
हा ना यार तस राहतं भई आम अरे भाई चिडके पोर लय चिडकी प्लेयर रे, गलितले बी चिडके प्लेयर आहे आम ते. च्छ जा. आणि पयलेच आवगड ये म्हणून काय ओझ राहत ते आता काय सांगू तुला.
हम्म.
हा आता हरिपाट काय होतच आलेले आहे आता ठेवु मस्त मस्त पैकी आम्ही मित्र, मित्र तू बी आता काय जेवण तू बी जाय पाणी मार पाणी मारायचं होतं का नाही? हा.